ह
हॅलो
बोलगी
काय करायली
रील्स बघत होते
रील्स इन्स्टाग्राम वर
होय
हा हा
युट्यूब ल शार्टस असतात रे
असं हाय काय
हम
मग
अं तू काय घआलीस
मी काय पिक्चर डाउनलोड करत बसलोय
शेतात हाईस काय?
नाही, घरात हाय, मगाशी गेल तो.
हा हा, शेताला पाणी कुठन आणतायसा आता. आ. आवाज येत नाही अजून तुझा.
हॅल
हॅलो.
हॅलो.
आवा, आवाज येतोय काय?
हा तूजा येतोय की.
हा म आवाज जाईत होता, शेताला पाणी कुठण आणताय आता म्हणलो.
ते काय हेजच हाय, विहिरीच हाय ते विहिरीच हाय.
हा हा, नदी काय दोन किलोमीटर आहे ना तुमच्या इथं.
दोन किलोमीटर हाय, आणि साईडचा एक शेतकरी आहे तो एक सोडते पाणी, तेज नदीच हाय नई.
हा हा.
तेन लाईन सोड, बोल.
बरं.
त्यानं लाईन सोडल्या विहिरीत, होय पाईप नदीकडून पाईप आणल्या आणि सोडल्या विहिरीत.
बर.
म दर रविवारी ते पाणी सोडतय.
बर बर, विहिरीत अस खाल्ण्यात येत नाही स्वतःहून पाणी.
येत की. ते पुरत नाही नाय, दोन एककर म्हणल्यावर तेवढ्याला पुरत नाही पाणी, म दुसर आणि घ्याया लागतय.
बर पीक कुठलं हाय तुमचं?
ऊस असतोय. त्यानंतर भाजीपाला करतोय आम्ही भेंडी, कोबीज. त्यानंतर काकडी.
हा हा.
आंब्या हिजी झाडं पण आहेत, आपली आंब्याची हाईत. आंब्याची तीन झाडं आहेत. हापूसची, चिक्कू चिक्कूची आहे होय हापूसची.
बर.
हा चिकूचे आहेत, सीताफळ हाय.
एवढं मोठ.
होय, आणि ह्या वेळी आणि तीन लावायची आहेत आता.
हा हा हां, तुम्ही सगळं सांभाळताय का माणसं लावलाय.
म आम्हीच की, दुसरं कोण कामगार नाही. आत्ता किती बर चार वर्ष झाली, चार पाच वर्ष झाली झाडे आहेत.
बर.
म मगाशी तेच हा मगशी तेच बघाय गेलतो नर
काय, झाड, हा.
जे झाड मोठा असतय कणी रेडीमेड, म्हणजे तयार झालेलं. आंबे लागत्यात, ते दोन, दोन हजार ला, बार तीनशे चारशे ला.
हा हा.
आंबाये, त्यानंतर, काय म्हणलास?
बर नाही बोल बोल अरे ह फोन तुझ्या कुठल्या फोनवर न बोलावलीस
माझा माझा दुरुस्त केला की देऊ फुटल्याला स्क्रिंग गार्ड फुटल्याला
हा
स्क्रीन गड फुटलेला ते का त्यानंतर नेटवर्क केले सुटलेली हा बॅटरीचा प्रॉब्लेम होता
आवाज आवाज गेला तुझा आवाज
रेंज नाही वाढते
हम
थांब सा
ह हा किती खर्च आला आय
आता येत का
येतो
हा मग तेच अ
बर
आणि अंण
खर्च किती येत ते किती राहाला
नेटवर्क केबलचं गेलं चारशे डिस्प्लेच दीड हजार परत स््रींच सहाशेऽ स्क्रीनचं सहाशे
बरं
आणि आणि स्क्रीन गार्ड शंभरचा
हम
आणि बॅटरी बॅटरीच आठशे रुपये झालेत
काय झाले ते बॅटरी ला
बॅटरी खराब झालती म्हणजे चार्जिंगच होते नव्हते त्यात वेगळ वेळ्या चार्जर लावून बघितलं ते काय चार्जिंगच व्हने
हा
नविनच टाकली बॅटरी,, साऽ
तू चार्जिंग ला लाऊन, मोबाईल बोलत बसलीस काय?
वय,, त्यामुळेच खरावब झालंती.
हा,, वयअ लॅपटप असल्या बस्तीस की नै.
हा,, लॅपटॉप ला झालत सोडते,, लॅपटॉपला चार्जिंग करून बघितलं,, त्यांनी उलटऽ तिज लाई ब वाढत्या.
तेच तुला सांगालोय,, लॅपटॉपला चालत्या मणून फोनला चालत नाही रे.
फोन, ते होऽ तेन,, ति चार्जिंग लाऊन वापरलं की.
हा,, माहती आहे मला,, म आणि बाकीच?
बाकी काय ब निवांत,, तिकड लाईट आहे का?
लाईट आय की इकडं.
हाय वय,, आमच्या इथले गेली,, आत्ताच गेल्या.
हा हा, कॉलेज काय, कवा चाल होईल काय अंदाज.
अरे बघू, सत्तावीस तारखेला होईल,, नाही तर पुढच्या महिन्यात चालऽ म्हणजे त्या,, मित्रांन फोन केलाता ना सराला. मग सर म्हटलं, तर ह्या महिन्यात सत्तावीस ला होणार,, नाही तर मग पुढच्या महिन्यात होईल.
बर,, बेसिक पूर्ण करणारस का मागच्या हच्यातलेच..
करणार कि,, थोड राहिलय ते करणार. जी ऐत नाय ते.
हो का? होय,
तुझ झाल का?
ठीक आहे, माझं कुठलं हुतय? काय माहित नाही,, एवढं नाही. अरे पोरंऽ
क्लिनर आय का?
आं,,
हा, हा, दंगा, घर दंगा घर आहे
बर. रिझल्ट कवां लागल,, अंदाज आहे.
रिझल्ट बघू की पुढच्या महिन्यातसऽ आता नाही ला गेच लागल, पुढच्या महिन्यातच लागणार.
बर. हा
पेपल
गेलं ग आलेत तस पांढरा आलत नि गेल आवाज जायला म तुझ्यासारखा
केला
तू काय? पुरवण्या जूळवत बसलास. एक झाले एकऽ
एक दोन जोड्या हायत्याऽ ह
आवाज आयला बाळऽ
आवा, आवाज. आता काय? काही तर नाही.
हा, या अडकालच तूझा आवाज.
अवघड झालेय,, आता तेऽ
आवाज,, हां,, आता ऐकतोय.
आला का?
हां,
बोल,, आहे. आणि क
काल.
ते
हा आवाज आला यात
हा ते बार शजा
हा हा
वण बणा मग असे लावलेले बॉक्स.
हा हा
सकाळपासून बॉक्स चाल हो
बर हा हा हा म आणि पुढतच
जा ना
आ चालू लह
आह
चाल झाले हो आता तर काय काम नाय नाही पुस्तक वाचायला जात होतो मधी
आणि थांबवलं जाऊन दे म्हणलं.
हा हा तुझं ते मित्र जातय की दररोज
कोण रे?
ते बीकॉमला हाय ते
हा अरे त्यांच कॉलेज चालू झालय रे.
झाल होय.
हा.
हा हा मग आता आपलं कधी बघाय
त्यांच कॉलेज चालू झालय, त्यांच सपतय पण भाय आहे ना
अस हाय व्हय त्यासणी सुट्टी जास्त, कुणाला?
मॅडम अनालतो.
हा तेच मॅडमांना कॉल करतो आणि विचारतो. माझा नंबर ब्लॉक हाय. मॅडम न ब्लॉक केला. ते चुकुन व्हय चुकून व्हिडिओ कॉल लागलेला.
व्हिडिओ कॉल लावलायस मॅडम ला
व्हय मग ब्लॉकच केला.
भारी पडलास की
व्हय. जिओ कार्ड हाय हे व्हॉइस कॉल हाय चालू, आपलं व्हॉट्सअपला लागला ना चुकून
हां.
मग ब्लॉकच केलं डायरेक्ट
असं काय करत असतय, ग्रुपवर पण मध्ये मध्ये नाही नाही ते पाठवत असतय मेसेज
ते येतय चुकून काय तरी
चुकुन कसं होतय राव!
मग काय माझं एकट्याच कुठ पडतय? बाकीच्यानच पण पडतय चुकून ग्रुपला काहीतरी ह तेवढच आ हेज्या नजरत याय नको मॅडमच्या कोण हाय ते कळाय नको.
मॅडमच्याच मागा लागतोस वाटतय आता
व्हय ते दोन दोन मॅडम आहेत ना. ती दुसरी बार उंची न कणी मॅडम ती हाय ती चांगली हाय स्वभावान
माहितीय आता
आसं मला तरी वाटतय, सरापेक्षा ते चांगले आहेत.
बर
ते तीच मॅडम हाय ना का, हेला एच टी एम एल ला
होय. तीच आहे कि, आता पुढच्या एच टी एम एल तर कवर करायलाच पाहिजे भाई आपल्याला, नाही तर पुढचे काय कळणार नाही.
वेबसाईट तयार करायची म्हटल्यावरती कराय पाहिजे.
व्हय.
ते कराय पाहिजे, सी एस एस आणि एक दुसरी लँग्वेज हाय.
हा हा थांब चालतय, तुला एक पाच मिनिटात फोन करतो थांब हा.
बरं बरं चालतय.